बोला
बरे तू यांयाच्यांत एक कॉल माझ्यां वायां चाललां गेला दोनच कॉल बाकी होते माझं एक कॉल वायां चाललां गेलां
अगं नाहीं माझं लक्षांत राहिलंच नाहीं शकन भरं कारणं मी नां ते बचतं गटां आल्यां तरं फोन आंता सरांचा तो उचललां मी आणंदतं फिरूंन फोन लावला लगेचं म्हणटलं हप्ता भरणांर आहे नां हां म्हणली मंगलांच त्यांच्या फोन झालां
एक कॉल दोनचं कॉल बाकी होते माये मी इलेच्यांशी बोलूंन हे होऊंन जाईल म्हटलं म्हणूंन चांल म्हटलं तरं ते एक एक कॉल तसांच वेस्टेत गेलां
नाहीं उचलल्यां नाहीं तरं नाहीं बां हे होतं उचलल्यांवरचं होते नां
नाहीं रिंग गेली की नाहीं तरं कंटहूण जाते तो फोन
हां कां नाहीं हे म्हणतं दिदी मलां भेळ दे मम्मी त्यां आली तरं तिनं भातं आणंला त्यांने नको मंग टाकूंन दिलां तो भातं शाळेंत भांत भेटते नां ते तरं भांत टाकूंन द्यांयला लागलां नको नको म्हणते दुसरं कांहीतरी दे
हं मायावाल्यां नां लाईन आहे नां आंता हां मायवाल्यां लाईण्यांन मॅगी बनवूंन खाल्ली आंता
हम्मं नाहीं आमच्यां इथं ते माहित आहे रोज रोज पैसे कालंच खाल्ली सकाळीं तिच्यां मनांसारखी भेंडी करूंन देलती
नाहीं किराणां आणते नां पॅकेटंच घेऊंन येते नां त्यांच्यात
त्यांची आजी आणते पणं आमचे आलेय सारखं खाते मंग रोजं तेचं सरंट मंग संपून टाकते त्यांच्यामुळे एवढंच कांहीं तीची आजी आणतंच नाहीं
नाहीं तो आंला म्हणजे मम्मी मध्यें जोरदार भूकं लागली म्हणजे पोळी आहे लोणचं पोळी खांय नाहीं तरं पोहे खांय ते खां मंग म्हणते मॅगी मंग म्हणते म्हंण मॅगी खांयची मंग सिंध म्हणलं म्हंण की मॅगी खांयची म्हणूंन भूकं लागली
धरे हे घे बॉटल आमच्यां इथं बी अशीच आहे दिदी आणि ती खाऊंन बनवूंन खाऊंन घेते आंणून ठेरलं की नाहीं ते सारखे तेचं रंट लावते त्यांच्यामुळे मंग जेवणं नाहीं तेचं रंट लागते त्यांच्यामुळे नाहीं मंग आंता त्यांच्यातले भेळ म्हणलं आमची इथं भेळ भेट्ट कशी पांढरी मुरमुरीे त्यांत सगळां फरसां नं असतो मिक्स
हा हा हा.
हा तसा भत्त्या टाईप भेटत ते मग त्यात आपण का बगींदा बी भेटते गाड्यांवर चालू राह ते आमच्या इथ कांदा गिंंदा चिरून उभे राहता संध्याकाळ दिवसभर असंत भेळ म तिच्या आजी ना त्या दिवशी ते इथं गेल्या होत्या ना फिरायला.
हा हा
त त्या फिरायला गेल्या होत्या सहलीला तेव्हा त्यांना किती मोठी आणलेली होती. पण ते खाल्लीच नाय कोण कोण खाल्लीच नाय म्हणे तिथं बायकांनी
हा.
म त्यांन ते तशीचं आणंली घरी मग ते झाले मूर मुरे पोचट त्यातले थोडे
मग थोडी कडाईमध्ये थोडी आता एवढी मोठी फेकून देणार का मग कडईमध्ये तसे थोडी भाजून खातात त्या आल्या संध्याकाळी नाय त म आमच्या आजी बाई तशाच घेतात थोडीशी टाइमपास बसल्या की
पण मग त्याच्यात कांदा टाकलेला असेन ना वास नाय येत.
नाही सेपरेट देता ना.
हा म्हणजे आपल्याला लागेन तेव्हा खायचा कांदा टाकून
आपले वड्यापाव पाणीपुरीच्या गाड्या कश्या आपल्याला लागलं तर खायचं नाय त पार्सल आणायचं. मग पार्सलला वेगळं देतात ते अनं तिथं खायची असली की मग बनवून देतात. ओली ओली भेळ सुकी भेळ सुक्या भेळ म कांदा कांदा लिंबू गिंबू हिरवी मिरची तळलेली सुकी अशी देतात ते आपल्याला जशी लागली तशी म आमच्या इथे आणतात तशीच भेळ सत्तर सत्तर रुपयाची भेळ आणता बाई आमच्या इथं पन्नास पन्नास सत्तर सत्तर सत्तर रुपयाची भेळ आणतो.
हा म ते खायणारे असले तर मग खाल्ल्या जाते ना ग पूज्या
हा मंग आणतात खातात सगळे खातात आमच्यात सगळ्यांना आवडते. मग नी राधा ता राधा ताई कडून आंणला तिनं किती मोठे दिले होते चिवडा मुरमुऱ्याचा केला होता तिनं. भाजके हे आपले याचे काय म्हणतात ते पो पोहे नसतात का ग ते मक्क्याचे पोहे तळून टाकले होते तिनं चिवडा मीनच बनवला होता चिवडा मीच बनवला ता सगळा फक्त तीन ते तळून टाकले होते तेवढे पोहे मक्याचे पोहे. ते विसरली होती नं ते मक्याचे पोहे शेवटी मंग सगळं ख पायल झाल्यावर ती म्हणे अरे पूजा आपण मक्क्याचे पोहे असून टाकले नाय म्हटलं टाक म त मंग टाकले मंग पिशव्याच एवढ्या जळ झालत्या म्हणलं काही देऊ नको शंकर पाळे केलते तीन ते कळक झाले
हम्म हम्म हम्म
शंकरपाळे म्हणल मी काय त हे हाय का पहिल्यांदा राय त म्हटलं मय असं म्हणे अग आम्ही करतोच खायला मंग अशा निमित्ताने तूही नेशील. तुनं शंकरपाळी क्यान नाय नाय म्ह म्हटलं एवढे एवढेच केले अनं त्यात ते कडकं कोणी खाणार म्हटलं राहूदे ते मायाशिवाय मग
हम्म.
जाऊ दे म्हणलं ते पोरं मोबाईल पाता पाता बसून खातात तर खाऊ दे ते आणलं त पाप पड्या त्याही थोड्या दिलत्या तिनं म्हटलं नको देऊ ते थोड्याच केल्या पोर खातील राहूदे म्हटलं
हा तिच्या पोराला आवडात ना वेळेस करायला लावते तो साही दिले पापडे.
म्हटलं फक्त प हे कर म्हटलं फक्त चिवडा ते बी पिशूत निघ. त्यांना म्हणतगत जागाच नाही तिनं बळच दिला इकडून खोस इकडून जागा इकडून खोस इकडून जागा करत. बळस दिला तिला.
ह् हम्म नाही मी मी चिवडा तसाच. तर ते ते मम्मी करायची तसा नाही करत मी ममी पोहे सेकून पतले पोहेेतात ते भमरेश. ते शेव शेंगदााणे दाळ्या हे ते टाकून तसाच करते दिवाळी चिवड्या ते मम्मी करायची तसा नाही आवडत. म्हज
कसा.
ते भास्के पोहे नाही नाही तिथे भेटतात ते अलगच पोहे भेटतात नाही ते असे मुंबऱ्यासारखे नाही भेटत. मम्मी आले की बोल आता घरात.
ते मग आमच्या इथं बी तसच तोडून घेतात त पोहे मग मी नाही करत ते मल बी आवडत त्यान. हो सोोलल्या जात तो. आमच्या घरी तस करतात आम मल नाही आवडत तो दिवाळीचा तेच केलेला होता तसाच पडल तीन चार महिन्यांन फेकून दिल मग पण मी केला होता पातळ पोहेंचा. तो भा भाजक्यापर्यंत शेव साई याले आवडते पाह्य श्लोकले बी मस्त डाळ्या फुटाने शेंगदाने हे ते टाकून न.
हा मग मी तसाच बनवते तसाच बनवते मी पोरणले दिवाळीत तसाच बनवते. एक नाही तर दोन ममरा्याची थैली मागवते पोहे मागवते पतले दोन किलो एक किलो. आणि मग ाळ्या मागवते पााऊभर मग शेंगाने त्याच्यावर खोबरं नाही टाक. शेंगदाान टकते आणिडाळ्या टकते काण की कर. खोबरं खात नाही तर खोबरं नाही टाकत हम मी मी.
खोबं मी तसं बोललो खोरं नारळ फोडलं तसं खाईलखेस भाजी घेल खोबऱ्याची वाटी काढली. त्यातला तुकडा खाईत पण ते चिवड्यातला नाही आवडत खोबरं मल पण नाही आवडत.
ते तल तळलेल नाही आवडत.
हम्म त्याची वासच स्मेल चांगली नाही वाटत ते. हम्म म्हणुन मग मी ते आम्ही टा मी पण नाही टाकू देलत मी तेव्हा अशे पातलं दोन वर्ष झाली मी तोच करून राहिली. आम्ही तसही तिकड मी राहायची तसंच माह्या लग्नानंतर एक वर्ष म्हणून मी नी खातात तर माह्या सासुने तेच आणले होते आणि तसेच केले होते अर्धा किलो, तर तोच खाल्ला जातो. आणि हा रााहून जातो यांचा केलेला. मग हे म्हणता आपण करायचंच नाही दरवर्षी आणतात. तेन दरवर्षी करता करू नये, करू नये म्हणता अन करता.
मी चकल्या करते पण यावळेस ते अ चकल्या मी ना ते पाहून केल्या होत्या बाई ते. तांदूळ अन सर्व दाळ अन हे पण काय ते पचका झाल्या होत्या नरम नरम जात तडले तेव्हा चांगल्या झालत्या.
करायचेच नाही आता तिच्याकडे राहत तकडे किती मोठे फुटण्याच्या डाळ्या होत्या माहितसे ठेवत नाही एवढं आपण किती जपून ठेवलं असतं ओनगिन द्यायची एवढी जागा येतं. सगळे सोंडे भोंगे झाले होते तिले म्हटलं अग राधाताई त्याचे थालपीट वगैरे करून पीठ करून खाऊन घ्यायचं, हे करून खाऊन घ्यायचं. तर म्हणते उम्म अ काय कसं करता काय म्हणल पाहायचं मोबाईलवर. तिला म्हणलं चकल्या बी लई भारी होतात त्याच्या तांदळाचं पीठ आण ते. दळून म्हटलं वाटी भर घ्यायचं म्हटलं याच अ
हा तिच्या त्या हेच्या बी चांगल्या झाल्या होत त्या बाई पण ते काय तांदुळ अन ते याच्या तिनं आणल्या नव्हते का ते करून. मले माय आता नरम नरम होऊन गेल्या होत्या मीन त नाही मीन तर ते मैदा अन मुंगाच्या दाळीच्याच कर ते बाई त्या चांगल्या जावून जातात बाय.
त्या होऊन जातात पण त्याल तेल लय लागते न तेल लय पितात आण त्या आप आपल्या ह्या केल्या न फुटाण्याच्या तीन वाटी तांदूळ घ्यायचे म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं. दळून आणल अन गिरणीवर ते गिरणीवर बी दळलेत चालतात एखाद किलो दळून घ्यायचे.
हा मग एखाद किलो दळतीन त्यातले मग ताजं पाहिजे म्हणजे लगेच दळलेले लई जुन नाही पाहिजे एखाद दोन आठ थोडे दळलेलं काही नाही वाटत. मग ते तीन वाटी ते घ्यायचं आणि एक वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची. आण त्यात तेल टाकायचं मोहन. आण ते करायच त्यात तिखट मीठ आपण जसं ह्या चकल्यांत त्या चकल्या केल्या ना लय भारी होतात कुरकुरीत होतात चांगलं आमच्या इथं त्याच करू राहिले दोन वर्ष झाले. मही सासू हे न ते मुंग अं मुंगाच्या डाळीचे लई तेल पितो.
आदिन सांगितलं होत तर मी न केले होते. पण काही नाही माह्या ते तळल्या गेल्या व्यवस्थित झाल्या होत्या आण मंग. नंतर लई पचका होवून गेलत्या नरम नरम होऊन गेल्या होत्या मंग मी न थोड्याशा म मैद्या मुगाच्याच केल्या होत्या म मैद्याच्या मुगाच्याच कुरता थोडं तेल गेलं तर जाऊद्या. व्यक्तीकड डबल डबल टोल.
नाही आमच्या इथ मीन केलं तर मोबाईलवर पाहाचं एक दोनदा असं ट्रॅक. आम्ही के मी करते ना आता मी एवढ्या वर्ष झाले तिकडे रायचे मेहनत केल्या आणि त्यात तसच करते मी. आणि आता इथं बी आली तर माझ्या सासूवने नाही म्हटलं मी तशच करीन म्हटलं तुम्हाला ते मुगाच्या मला येत नाही मी करणार म्हटलं कर.
नाही मुगाच्या दाळीच्या सोप्या आहे मुंगाची दाळ अन मैदा. सोबत शिट्ट्या घेऊन घ्यायचे अन मंग नंतर ते मुगाची डाळ शिजून जाते अन पीठ बी. चा गोडा होऊन जाते मग तू पीठ कुटून घ्यायच अन मिक्सर मध्ये काढून घ्यायचं. मंग ते दाळ अन पीठ आणि तेयात तिखट मीठ सर्व ओवा टाक काय तेन दाळीनच भिजवायच लागलं तर पाण्या ची आवश्यकता लागली तर पाणी टाकायचं नाही तर मंग त्या दाळीनच भिजून घ्याय
केलल नाही अन मला येत नाही लागल त मी तर साच्यान पाळून दिन म्हटलं तुम्ही तळा बी आणि सगळं करा मी कर
दाबा दाबायला भारी बी नाही जाते हलक्या पचक दाबल्या बी जातात फटाफट. अन तळले व होऊन बी जातात.
आमच्या घरी साचे साचे लई झालेले साचे साचे लई आमच्या घरी.
हा मम्मीला पाहिजे हो होता म्ममीले पाहिजे होताीचाचा मम्मी मणे पूजा को बोलना आयंगी तो मेरे लिये लेके आना.
कशाल माय आता तिच्या घरीत आहे ना एवढं.
काय माहित मम्मी म्हणे कुरड्याचा म्हणत होती की कोणता म्हणत होती काय माहित कुरड्याचा म्हणत होती म म्हणे वाटते.
हा असं कुरडायच नाही माझ्याकडे माझ म्हणजे शेवच नाही आहेत. शेवचं नाहीये त्याच्यात चकलीचं वगैरे आहे शेवचं नाही आहे त्याच्यात. आमच्या इथं बा आता पितळी घेतला आहे माझ्या सासूचा. अ आता तर स्टीलच ऑनलाईन त्यांना त वरून गोल गोल फिरवायची नाही का नाही. आलेला आहे तो हलका जातो म्हणता तो आता मी तिकडे होती खामगावला इथं ना नाशिकले. ऑनलाईन त्यांना मागवलं आता काल परवा दिवशी त्या दिवशी दाखवलं त्यांना. दोनशे का अडीचशे की तीनशे रुपयाचा काहीतरी ऑनलाईन स्टील चा मागवला. आणि एक दगडी याचा पण आहे लाकडी पण आहे. मग तो दाबायचा पण आहे. दोन तीन प्रकारचे आमच्या घरी स्टीलचा नाही का तो इनमल खरवडेबाईण दिलेला प्रे अस द हे करू करू करायचं ते ते पण आहे त्यांचा पण आहे वेगळा माझा पण आहे चार पाच आहे आमच्या घरी.
नाही आमचं नाही माझ म म्ह मले नाही पाहिजे म्हंटलं मम्मी म्हणे तु म्हि तू मधत म्हणे ना तुला पाहिजे का रेणूताई कोणता साच्या तर म्हटलं नाही मयाजवळ हाय.
हय माझं पण कुरडईचं म्हणते तू शवच नाहीय त्याच्यात. जाडी शौची नाहीये.
म्हणजे कुरडाई होई ना. हा तिला माहितीये मला जो आहे तिला माहितीय मी ना तिलाच तर ठेवलेला होता नेला होता परत आणला होता मी इकडे वेगळी गेली होती तेव्हा.
हम् हम हम्
तिलाच दिला होता आणि तिच्याच कोण परत आणला होता वेगळी झाल्यावर ति म्हने लेके जा ना माय हमारे घर पे ता किती लाायवे आचार्य ये बनाते बोले चकले तु
कुकर भी ला तेर बापने ने वो भी लायवाय बोले अस म्हणेते.
ति आलाच नाही का मग वैशु चा आलता का? तुले की नाही आला?
नाही आलाच नाही तिचा मी आत्ता उठले चागी घेतला आणि हे आली दिदी. नेमकीच बसली त याला चहा चहा चाल होत याल चहा बिस्किट बिस्किट बिस्किट खाऊ घातलं बडून. ते आता ते शांत बसलेय हा या म्हाताऱ्या म्हाताऱ्याला म्हातार्याला बिस्किट बिस्किट खाऊ घातलं. आणि आता ते मुरमुरेतील दिली भेळ तर ते मुरमुरे वरवरचे मुरमुरे टाकले गालीचावर बसला एक एक एक उचलून खात.
हा त्याचे पप्पा आले नाही का हो अजून?
नाही ना तेच त्यांना फोन लावलय किथ सरांचा कोणाला काय झालंल तुमचे शेट्टे हजार रुपये कमी आहे चार हजार रुपये ह त्यिच्यात. हजार रुपये कमी आहे तर त्यांना म्हटलं तर म्हणे हा मग आता चालू मग हप्त्याचा पगार घेतील‌. हजार दीड हजार रुपये त्यांच्या तुन हत्तावररून देतील.
हा हा हा तव ते पूजा नववी अं तेे रे नऊशे रुपये कोणत्या खात्यात आले हे पैसे अटकले त्यातच आले की अलग खातं आहे ते नऊशे रुपयाचं.
ते मर्चंट बँकेचं वेगळं आहे, माझं पोस्टाचं वेगळं पोस्टाच्या हेच्यात लाडकी बहिणीचे येतात याच्यात नाही येत.
ते ते चालत नव्हतं ते ते चालत नव्हतं तो ते अकाउंट चालत नव्हतं नेलं त्या बँकेच म्हणून नव्हतं जोडलं लाडक्या बहिणी
हा म
आता म्हणताय आता सगळेजण आता एक त्यां